हॅलो हा येतं का ऐकू. हॅलो.
ह
अडखळत यालाय तुमचा आवाज हा याला.
मळा असेल पावसामुळेला. पहिला क द बापच कट झाला की कॉल.
होय कट झाला आणि नंतर परत लाव.
हा. मला कस दाखवा लागले.
मम्मी च्यायला पण करतना तुम्हाला तसच याला वॉर्निंग.
ट्यशन नंतरचा ते मम्मीचा कॉल कर.
होय खरं मम्मीचा फोन दोणी माझ्याच हातात आहे.
होय त दकवा लागलाय तस ते का पण इशू येत. तेव.
हम्म ते पाऊस पडाला त्याच्यामुळे हे झालं असेल नेटवर्क. प्रॉब्लेम असल. त्याच्यामुळं झालं अस. आवर ना चहा पाणी नाशता.
हॅलो.
आवाज इना.
हा आता आला आजकाला फक्त कॉलिंगलाच प्रॉब्लेम येते का दुसऱ्या टास्क ला पण प्रॉब्लेम येतय म्हटलं.
नाही नाही दुसऱ्या टास्कला काय नाही हे कॉलिंगचच इशू या लागलाय ह्याच्या आधी काय नाही.
हा.
हेग दुसऱ्या नेटवर्क सोबत कनेक्ट होते ना हे त्याच्यामुळे. बाकीच टास्क काय एवढं नाही ते का आपल्या स्वतः स्व तेना रेकॉर्डंग वगैरे करायच. त्यामुळे एवढं काही येत नाही प्रॉब्लेम.
हम्.
हे कॉलिंग लाच करा लागेल. होय आवरून बसला आता आवरून जायचं मग तोपर्यंत म्हटलं तुम्ही कॉल तर कर. काय म्हणून भा वाजतानाकीूच खेळतो मग तुम्ही काय घेतय. आणि म्हटलं आता कॉल करून बघूया.
त सुट्टी. दहाला हॅलो ए मव करतो हॅलो.
हा आवाज येना झाल हा याला.
अडकत यालाय तुमचा पण.
ते नेटवर्क मुळ व्हालागलंय.
हा नेटवर्क मूळ व्हालागलंय.
हा.
आज काल सुट्टी हाय वाटतं?
पादे
आज सुट्ट्या वाड
सुट्टी आहे मुलांना चालू आहे की गडबड.
हम्म.
हा.
शनिवारची सुट्टी असते होय?
सेकंड फोर्थला त्यांना इंग्लिश मिडियम ला. हम् सॅटरडे.
आणि मम्मी किती वाता जाणारेत मग?
मी मम्मी दोघी पण जाणार आहे आता बारा वाजता.
अच्छा अच्छा हम्म. औरूण बसलाय ना?
हो नाही आवरायची आहे मी अजून मम्मी आवरालागलीय.
हा म बारा वाजलात चार ला आहे ना मिटिंग ती.
अ चार ना नाही दोन ला ठेवल्यात.
दोन ला ठेवल्यात काय हा हा.
एनारस्ता तर या मग चार वाजता.
बघ चालत की बघुया की. चारच एक दम दोनला ठरलं काय?
होय. दोन काय बोलला? हॅलो हॅलो
हॅलो संध्याकाळी वेळ येतय ब तुला.
संध्याकाळी तुम्हाला?
हॅलो
हा. मला घरला यायला चार पाच चार पाच
हां.